बल.
काय करलायस.
झोपली.
झोपलायसय व्हय.
काय?
लवकरच झोपलायस की.
आत्ता बसली खेवलेने.
हा हा.
चहा पिलीस का अंश.
काय खेळायला लागलायस काय आवाज यायला लागलाय.
नाहेय.
हा हो आवाज आहे ना व्यवस्थित.
हम्म हम् चहा पिलीस का नाहीस.
चहा पिला की तू.
पेला की काय करायला.
काय नाही बाबा बसलो या.
हम्म.
तू पिलास का नाहीस.
मी पिलोय की कॉलीस.
कॉलेज ला आलो की सकाळी जाऊन.
हम्म हम्म.
तू गेलतास का नाहीस.
गेलतो की मी भी.
हम्म हम्म. काय मग खेळायला गेलतास काय?
होय खेळा गेलतो फुटबॉल.
काय खेळतोयस.
फुटबॉल खेळा गेलतो.
हम्म हम् फुटबॉल खेळाय जातो स रोज.
होय.
हम हम आणि
आणि काय आणि तुझ्याकडे.
हम्म हम्.
कपी.
काय आवाज येईना तुझा नीट.
दिदी मामादनी बरख सीजन.
हायत की
हम्म तिच म्हणलं आता
हा.. हा.. काय करायलेत, मग मामी ते? हॅलो!.. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!.. हॅलो! अर.. य